हॅलो! !
हॅलो! !
हा लावा ती ब्लूटूथ लावा लय बारीक आवाज येतो. त्याचा
का कोण अजून काय जुरवत
काय नाही आले का तुम्ही ड्युटीवररून?
हा! जेवण करायला बसलो बोल! तू बेन का बेसन पुड है
बेसन पोळी, थांबा एक मिनिटं ब्लूटूथ चालू करतो.
चालू केला का?
ह
हा बोला आता!
पाऊस बीस पडला की नाई?
हॅल! !
हा पाऊस बीस आला की नाई?
हॅलो! ! बंद करते बुलू तुथ बंदकर! हॅलो! ! आवाजच नई येतं याच्यात!
अग हॅलो! !
कनेक्ट झाला ना? हे काय इथं! ते दुसरा तुमचा कनेक्ट नाहीय? हॅलो! !
हॅलो! !
हॅलो! ! !
गरिबलोक
कनेक्टच नाही जा होऊन राहिलं ते, कनेक्ट कोणतं झालं? ते झालं की हे झालं. नाही? ते वाला कनेक्ट आहे बा! ! मग मी तेसं सांगून राहिली. हॅलो.
हॅलो! !
हा आता पण कसा आवाज आला! पाहाआता आवाज आला! ! हा! बोला! !
हा बोल काय च्यालू आहे?
काय चाललयं तुमचं?
चालू ठेव दोन मिनिटे ब्लूटूथ लऊ दे. हॅलो.
हा हा बोला.
हॅलो.
ब्लू ब्लूतूथनं बरोबर बोलल्या जाते ते, याच्यानमध्ये उशीर लागते. आवाजचच येतं नई त्याच्यान.
ब्लूटूथ वर बरोबर बोलल्या जात.
हं हॅलो बोल.
म तेच म्हटलं ब्लूटूथ कनेक्ट केले की, बरोबर बोलल्या जाते. आवाज येत तस नाही आवाज येत.
तूजा पोरगा बोलत नई.
केलेल होत पण, यांना ते झालं नाही. ते कनेक्टच नव्हतं झालेलं.
तुजा पोरगा बोलत न नाटक करतो.
माया पोरगा जेवण करून रायला, तो पर्यंत मीच बोलते. मग माया पोराचं जेवणं झाल्यावर, मग माया पोरगा बोलील.
पाऊस काय म्हणतय पाऊस? हम्म.
काई म्हणाला ते करू नको रे बाबा, करू नको तरी ते
झालं जेवणं झाल?
जेवणाच करून राहिले. उपास सोडून राहिले उपास.
का व
डांगरची भाजी बनवली ना आणि पोळी, वरण, भात
मग वहिनीने काय बनवलाय स्वयपाक?
भेसन पोली.
काय खोटं बोलतां.
बेसन पोळी तुम्ही खाणारे का?
बेसन पोळी तुम्ही खाणार आहे का? हाव का माझ घरी आल्यावर मग बेसनच खाऊ घाली मग मी तुमही.
हा.
मग काय टेन्शनच नाही भाजी करायं
अच्छा. बस बि्या खय तुमही.
नाही एकाच वेळ झाला पावीसच नाही चालेू.
े रात्री तीन वाजता झ
नाही आणिज इथं त्या दिवशी झाला चांगला जोर दर झाला नाही बा फरागी फरा नाही होऊन राहिला. जिथ पण मग पावसात
जय नाय पहात.
हम्म तुम्ही कधी आले?
मला आता पंधरा-वीस मिनटं हाय.
हा त्यांच चालूच होत नव्हतं आता परत अनइन्स्टॉल केलं, इनस्टॉल केल अन मंग चालू झालं.
हॅलो
मला याच्यात बी आता आपल्याला किंवा फोन आला तर अपडेट मागून त्यांचा
हा मंग तेच केलं अपडेट केल तरी चालू न्हवत होत, अनइनस्टॉल केलं अन मग इन्स्टॉल केलं त्यांनी.
हम्म
त्याच्यावर अपडेट आला तर अपडेट वर केलं तर न्हवतंच होत चालू.
हम्म
काय?
अ मला दिलेला फोन बिन आला की नाही ऑपेरेशन साठी.
कोणाचा?
मग तिथ काय झाल ऑपेरेशनच काय? ऑपेरेशन साठी सांगणार होते.
त्या उ उद्या करणार आहे ना? जय श्री राम, हा
हम्म
शुक्रवारी
अरे दवाखान्यात गेल्या होत्या ना बाया सगळ्या. बी. पी. आय वाढून गेला होता म्हणे
बी. पी. चा तर त्रास नाही त्यांना अन बी. पी. कस काय वाढला त्यांचा काय माहित?
घाबरून गेले असतील ना ते.
हा आता तुम्ही नव्हते ना सोबत त्यांच्या.
हे कळे ना होती ना सोबत.
हम्म तिकड बी तर लखन होता, मम्मी होती.
हम्म ऑपरेशनसाठी चांगला होईन की नाही, होईन का असं
हम्म.
हा पण त्यांना करायचच तिथ आहे तर त्याला काय करणार आता?
अर त्यानाला सांगितल होत तर, उद्या बी
हम्म तस नाही, तिला सांगितलं. ते मंगल आत्याला बी सांगितलं त्यानला.
ह.
आठसो मग तुला फोन लावला होता आता.
हम् मग ते म्हणते मी ना त्याला मा जोडले म्हणते काॅल तर मग मला पैसे वेगळे भेटतील काय? म्हटलं काही नाही भेटणार.
हा मना भेटतील. पैसे येतील
बोलल की नाही? न जोडल की. जस आता मी तुम्हाला जोडलं, मग रेणूताईला जोडलं, पूजाला मग यांच यांना जोडलं तर मग त्याचे पैसे भेटतीन का?
हा तर म्हनलं तर तू जोडल लिंक पाटवली आहे त्याच्यावर भेट ते मला वाटतं
म्हटलं कोणाला काही भेटणार नाही. रजिस्ट्रेशन माझ्या नावाचं आहे म्हटलं तिथं.
आता जे म्हणायच नाय ते काय किती जोडले काय नई
म्हटलं तुन किती भी जोडलंय तर तुला काहीच भेटणार नाही त्याच. आणि काही नाही म्हटलं. कारण तु ना किती बी जोडले तर तूज्या नावाची आयडीच नाही म्हटलं. आयडी माझ्या नावाची आहे म्हटल.
त्याच्यामुळ माझ्याच नावावर करावं लागेल म्हटलं करायचं असल्यास. मग म्हणे करून पाहती, मग तुला फोन करीन. म्हटलं बरं.
गेलत का कोण?
झाले ना.
काय
झाले ना? तुम्ही केले ना सगळे तुमचे? कोणाला बडबड करून राहिली व?
कोणाला चिलवुन राहिली ये? नुस्त चिल्लो चिल्लोव करते. एवढी चिलावून राहिली, तिचा आवाज इथपर्यंत येऊन राहिलाय. सकाळी भांडण मिटवायला गेलेली तिथे खाली.
सकाळी भांडण मिटवायला गेलती तिथे खाली. सांगितल का तीन तुम्हाला? अं. हॅलो. हॅलो.
हॅलो.
नाही नाही मिनटं नाही झाले अजून चार मिनटं बाकी हाय.
जेवण झालं र बिटा हा झालं जेवण. ते मस्ती करूनही झालं आहे बेटा जेवण कोणीच नाही खाली.